हॅलो हा बोला ताई
हा ताई बोला ताई हा नमस्कार हो हो
काय म्हणता
म्हणता अजून मी केक वगैरे पण बनवते बर का ताई
हो का हो होम मेड केक
बेकरी प्रोडक्ट हो होमेड सर्व बेकरी प्रोडक्ट वगैरे सर्व बनवते आपले कुकीज वगैरे बिस्किट वगैरे असत नाही का
हा हा हा
चॉकलेट्स कुकीज बिस्किट केक्स आईस्क्रीम पिझ्झा हे सर्व आयटम बनवते
अरे बापरे म्हणजे तुम्ही ते ट्रेनिंग घेतलेली का त्याची
हो क्लासेस झालेले आहे माझे बेसिक पासून प्रोफेशनल पर्यंत आणि ऑर्डर पण घ्यायची पण आता ही छोटी ना त्याच्यामुळे आता जरा स्टॉप ऑर्डर कारण हे खूप त्रास देते ना मग काही खूप कन्फ्युजन होत करायला
हो बरोबर आणि तेवढा पसरा वगैरे
थोडी ह खूप हा ते खूपच क्रीमच वगैरे भांडे
हा सध्या सध्या केक आलाय बघा ताई अ असं म्हणजे हेल्दी म्हणतात तो गुळाचा गुळाचा कसला म्हणजे मी जस्ट बघितलंय असं काय प्रकार आहे तो जरा सांगाल
मावा केक का मावा केक म्हणताय का खजूर गुळाचा मावा केक
हा हा ह ह हा हा असंच काहीतरी
हा काही नाही तो गव्हाच्या पिठाचा असतो गुड पावडर टाकले ह गुळाची पावडर असते त्याच्यात मग आपल्याला बटर किंवा गावठी आपल्या गावरान तुप वापरलं ना तरी चालतं समजा आता तुम्ही गव्हाचं पीठ घेतलंय
हा हा हा
आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपली गुळ पावडर असतील अ गुळ पावडर घ्यायची आणि समजा तुम्हाला खजूर टाकायची त्याच्यात तर मग खजूर आहे ना आपली ओली खजूर जरी असली ना त्याच्यात त्यातल्या बिया काढून त्या आपल्या मिक्सरमध्ये थोडस दूध टाकायचं आणि त्याची पेस्ट करून घ्यायची पूर्ण बारीक अशी
खजूर हे दोन्ही म्हणजे प्रमाण गोड नाही होत
होत होतं ना मग आपण प्रमाण त्याप्रमाणे टाकायचं असं म्हणजे जस समजा आता तुम्ही एक वाटी समजा आता अ तुम्हाला अर्धा किलोचा केक बनवायचा आहे गुळाच जा खजुरचा ह तत तुम्ही दोनशे ग्रॅम गुळाच सॉरी गव्हाचं पीठ घेतलं दोनशे ग्राम गव्हाच्या पिठाला तुम्ही अ कमीत कमी अर्धी वाटी गुळ घ्यायचा गुळाची पावडर अर्धी वाटी ह म्हणजे जेवढा तो समजा दोन वाट्या पीठ घेतलेय ना त्याच्या अर्धी वाटी गुळा गुळ घ्यायचा गुळाची पावडर हा आणि त्याच्यानंतर मग खजुर ना ती पण अर्धीच वाटी घ्यायची सेम प्रमाण घ्यायच गुळा आणि खजूरचं सेम प्रमाण घ्यायचं आणि मग आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला एक वाटी असं प्रमाण ह असं प्रमाण मग ते आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला किती गोड करायचं किंवा किती फे म्हणजे फिक करायचं असं खाण्यावर आपल्या ज्याच्या त्याच्या आवडी असते आवडी निवडीवर असं तस बनवायचं ह आणि त्याच्यानंतर तर मग त्याच्यात बटर टाकायचं का ऑइल टाकायचं तेल टाकायचं हे आपल्यावर आहे किंवा मग गाववरण तूप असतं पण मग गाववरण तूप टाकलं ना घरामध्ये जर बनवायच असला ते एकदमच छान मग असं आता समजा तुम्ही दो दोन वाट्या घेतल्या ना म त्याला कमीत कमी नाही का आता अ दोन टेबल स्पून म्हणजे चहा पोह्यांचे चार चमचे तूप टाकायचे पोह्यांचे चार चमचे हा चार चमचे तुप टाकायच फक्त आणि ते सगळं मिक्स करायचं मग तुम्हाला समजा आता तीन दिवस टिकवायचा असेल तर मग तुम्ही अ दुधामध्ये मिक्स करू शकता आणि समजा तुम्हाला चार पाच दिवस खायचा असेल तो आता मुलं छोड थोडच खाता नाही का असं मग जास्त दिवस चार पाच दिवस आपला चालतोच केक मग पाण्यात मिक्स केलं तरी चालतं मग असं नाही नाही कोमट पाणी नाही नॉर्मल पाणी आपलं थंड पण नाही आणि हे पण नाही आपलं नॉर्मल
नॉर्मल नॉमल रूम टेमप्रेचर
रूम टेम्परेचर च आपलं अस आपण पंचपात्री किंवा हांड्यात वगैरे भरून ठेवत पण अस पाणी वापरण्यासाठी स्वयंपाकच ते पाणी कन्सिस्टन्सी कशी अस ते आपले जे भज्याच पीठ मिक्स करतो ना आपण भजे काढण्यासाठी म्हणजे बिना कांद्याची भजी काढतो बघा आपण फक्त पीठ मिक्स करतो नाही का हा रिबीन कस ह रिबीन कन्सिस चॅनसी म्हणतात म्हणजे अस एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही अस नॉर्मल असे थोडीशी अशी सरी ह सरी एकदम पातळ असते नाही का तशी नाही करायची रिबिन कन्सिस्टन्सी म्हणजे भज्याचं पीठ कालवतं ना मिक्स करतो त्याप्रमाणे असं तशी करायची किंवा थोडं नॉर्मल घट्ट जरी असलं ना एकदम पातळने करायचं घट जरी अस ना तरी चालतं मग काय केक मग तुमच्याकडे ओटी जी असला तुम्ही ओटीजी वर बेक करू शकता ता किंवा मग तुमच्याकडे आता ओटीजी नाहीये तर मग तुम्ही गॅसवर गॅसवर मग तुम्ही कडाई ठेवायची आणि कढाईमध्ये ना थोडं मीठ वगैरे टाकायचं. आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्या. व एखादं स्टँड ठेवायचं. आणि
म्हणजे जाड मीठ बारीक मीठ कुटले ही चालेल,
कुठलं. चालेल हा
मी असा नाही आणि मी एका ठिकाणी ताई बघितलं खाली मिठाऐवजी वाळू पण टाकू शको
हो हो वाळू पण पण मग वाळू प्रॉपर सगळीकडेच भेटते असं नसतं ना त्याच्यामुळे मग मीठच जास्त यूज करता लोक आता कारण वाळू सगळीकडेच भेटत नाही आपल्याला आता पहिले पाहाला भेटयचे आता जिथं काम चालू तिथच भेट ना तुम्हाला
भेटणार हा नाही मी कुठेतरी असं बघितलेलं. का त्यांनी वाळू टाकली ती खाली
वाळून प्रॉपर गरम होतं. नाे जसं ओटीजी मध्ये किंवा बे ध असत नाही. का हा तस बेक होत. गरम होती ना वाळू ह मिठा आणि तस त्याचा थोडा खारटपणा वाब बनती थोडीशी. नाही का त्याच्यामुळे मीठ नाही. मी तर शक्यतो मीठ वापरायचे. पण मग आता ते तर आता वापतच नाही. पण मिठामध्येच मी पहिले जे माझ्याकडे ओटी ज नवता ना मी पाच असा केक गॅसवररच बनवायची केक करायची. हो हो रियूज करू शकतो. मग ते थंड झाल्यानंतर एका डब्यात किंवा कॅरी बॅग मध्ये भरून ठेवायचं मी तसच करायचे. काय हरकत नाही. हा मग केक टाकला ना तुम् एखाद्या बॅटरमध्ये समजा अल्युमिनमचे भांडे किंवा कुठ तुमच्याकडं असलं राऊंडच किंवा कसं पण भांड त्याला बटर पेपर असेल तर बटरपेपर. किंवा मग डस्टिंग करायची म्हणजेतेल वगैरे लावायच आणि मैदा वगैरे असला किंवा गव्हाचं पीठ पूर्ण असं टाकायचं त्याच्यावरती आणि पूर्ण मिक्स करायचं ते असं हाताने नाही तेच पातीलं किंवा भांड असलं ना अस
हा हा.
थोडं कानं वगैरे असं करून ना पूर्ण लावून घ्यायचं त्याला आणि झटकून घ्यायचं. मग ते बॅटर तुम्ही मिक्स केलंय ना ते टाकून द्यायच त्याच्यात आणि कमी कमी मग अर्धा तास बेक करायचं. आणि अर्ध्या तासानंतर हा अर्धा तास. अ अ मिडियम टू हाय म्हणजे एकदम कमी पण नाही एकदम हाय पण नाही. असं मिडियम टू हाय असता ना तसा गॅस ठेव्याचा होय तीस मिनिटं. टा नाही म्हणजे तीस मिनिटानं चेक करायचा एखादी कडकी म्हणजे टूथ पीक वगैरे नाही का. किंवा मग सूरी असली ना टोकदार ते घालून बघायची हा तर ओलं हा. झाला हा असं बघायचं आणि नाही आलं चिटकून. हा मग झाला प्रॉपर असं.
काय करून बघेन कधीतरी माझ्या पण मुलाला. गोड खायला पाहिजे असं काहीतरी मग ते संध्याकाळी कॅडबरी नाहीतर काय
नाही हेल्दी करून ठेवायची मग हे केक छान आहे त्याच्यापेक्षा मग कप केक जरी केले ना एक मोठा केक करण्यापेक्षा केकचे आपले शॉप मध्ये ना हे भेट
पण हे बेक कशामध्ये आपण ओहन नसल्यावरती कपकेक च बेक करायचा प्रश्न आहे ना मॅडम.
कपकेक नाही ना आपण ताटलीमध्ये ना म्हणजे आता कडेई ठेवली तसं तुम्ही. तीन ठेवलाय समजा म्हणजे भांडं ठेवलंय क एकच नाही का बॅटर त्याप्रमाणेच. तुम्ही ना छोट्या छोट्या वाट्या किंवा मग काय असेल तुमच्याकडं ना. त्याच्यामध्ये जर केलं ना तुमही छोटे छोटे वाट आधी ताटलीमध्ये एक प्लेन ताटली घ्यायची त्याच्यामध्ये ते ठेवायचं आणि खाली स्टँड.
तुम्ही सांगितल्यानंतर आठवण म्हणाले मी मसाल्याचा डबा होता मसाल्याचाडबा. उलला होता ऑलरेडी तट मी साांभाळून ठेवलेले आहेत.
हा मग त्या काम येतील ना त्याच्यात हो चालू शकत हा. त्याला पण मग तसं टेस्टिंग करून घ्यायचं. तेल वगैरे लावून नाही का मैदा वगैरे टाकून तसं करायचं ते छान आहे म्हणजे काही. सा नताना आपण प्रॉपर घरी करू शकतो अस ह नाही तर मग त्याचे मोल्ड वगैरे भेटता केक चे अल्युमिनियम चे असतात. त्याच्यामध्येद्रोन सारख्या वाट्या असतात ना का कथेटचे ते पण असत त्याच्यामध्ये ते बॅट टाक. त्या वाट्यांमध्ये टाकायचं मी प्रॉपर शेप देतो त्याला असं.
बरोबर बर.
ते पण किती वीस मिनिटं फक्त बेग करायची जास्त नाही करायची. वीस हा वीस मिनट ट करायचे चेक करायचे आणि झाले तर ठीक नाही झाले तर परत. पाच एक मिनिट ठेवायची.
राहू द्यायच नक्कीच नक्कीच मी ट्राय करून बघेन आणि नेक्स्ट कॉलला तुम्हाला सांगन मी केलं होतं म्हण
हो हो करून बघा ना छान आहेेत रेसिपी छान आहे मी आता सर्व केक
पण आहे घरच्या घरी बाहेर ते इ सेन्स वगैरे इ सेन्स वगैरे काही नाही टाकायचं ना?
अ जर असलं तर टाकायचं नसलं तर मग आपलं नॉर्मल आपलं वेलची पूड वगैरे जरी टाकली ना मावा केक ची टेस्ट येेते त्याला असं किंवा इसेन्स भेटत मग. केक शॉप असतो ना त्याच्यामध्ये इसेन्स भेटतात तुम्हाला म्हणजे मावा चा इसेन्स असतो पायनपल इसेन्स असतो व्हॅनिला असतो नाही गरज नाही. नाही हा घरगुती टा
ते काय फक्त फ्लेवरच अस
फ्लेवर असतो हो हो इसेनस म्हणजे फ्लेवर असतो आणि इमल्शन एक प्रकार आहे त्याच्यात इसेन्स आणि कलर दोन्ही पण असतात. असं इमल्शन असत ह इमल्शन म्हणजे ना त्याच्यात कलर पण येतो समजा आता येल्लो कलरच इमल्शन आहे तर त्याच्यामध्ये यलो कलर पण येईल आणि तुम्हाला पायनपल इसेन्स पण येईल असं. अशे काई इमलशन भेटत आणि इसेन्स म्हणजे फक्त इसेन्स असतो. फक्त फ्लेवर म्हणजे तुम्हाला पायनपल पाहिजे तर पायनॅप्पल स्ट्रॉबेरी पाहिजे स्ट्रॉबेरी अस.
हु हूं
हा व्हॅनिलाचा पण इ सेन्स असतो तो पण एक मावाचा असतो एक.
हा ह ह ह नेक्स्ट नेक्स्ट टाइम मा नेक् नेक्स्ट जेव्हा. आहे आपण कॉल करू तेव्हा माव्याची सांगा मावा केक च्या अगदी प्रमाणासहीत सांगा.
बरं बर सांगेल नक्की सांगेल त्याच मावाचं तर एकदम हो का. हो का चालेल ना सांगल ना प्रॉपर रेसिपी सांगल. तुम्हाला मावाची आता त्याची ऑर्डर वगैरे सर्व घेते मी मावाची मावा केक ची वगैरे मावा केक म्हणजे मला अंगर्स स्टाईल मावा केकपण येतो आपल नॉर्मल प्रिमिक्स बनवून मग तो बनवते तो पण करते मी म्हणजे मी माझ्याकडे प्रिमिक्स वगैरे सगळं बनवते मी
हो ना?
हम्म म्हणजे आपले केकचे प्रिमिक्स असतात ना ते पण मी बनवते.
हो का हा हा हा हा ह.
ता सध्या सगळं स्टॉप केलंय छोटी मुलगी ना त्याच्यामुळे नंतर ते नंतर तेच करायचं बे - - असय करायचाय मग अस त्याच्यात त्या फिल्ड मध्ये करायचंय म अस. ह आणि टेस्ट पण आपली छान आहे का. फेशनलच हाय आप असं हम्म पि्झा पण हो - - पिझ्झा पण छान आहे आपला.
हो ना स्वच्छता वगैरे सगळच गोष्टी आल्या - त्याच्यात हा उद्या सकाळी कंटिन्यू करू आपण ओके. बाय बाय गुड नाईट.
गुड नाईट हो.